हा दोन्हीकडन पण दिसतका टाईम आत्ता दिसालय की मला
पुरी म ना बंद झाले
हा हा ते मगाशी नेट झालं कट नेटवर्क प्रॉब्लेम मुळ दुसऱ्या हेच्यावरन लावल्यास काय
पण
काय एकाच व्यक्तीला दुसऱ्यांदा परत कॉल झाले
हो नाही म मा वैष्णव नाव पडलेय ना तुला
नाही सानिका पडलंय आता
अतो ते मगाशी काय पडलेलं
मगाशी पण हेच होतं वाटतं व्हय
थांब जरा बघुया, सोन्या तुझं पाच झालं
हे नाही आता एक काय दोन, दोन झाल्यात
कोमे माझं तिला दुपारी केलतो तुझ दोन झालं आणि पल्लीचं एक झालं पल्लीचं अजून रेकॉर्डच झालं नाही, पल्लीला अजून करणार आहे.
साने थांब आता हे कट झाल्यावर मी तुला दुसऱ्या नंबरवर लावतो आता
ह
मग माझं दोनच झालेत तीन, चार, पाच होऊ देत की
मला कुठल्या फोन नंबर वरण लावणार
आता एक्याऐंशी ला लावलोय आता शहाण्णोवला लावतो
हा हे दहा मिनिट झाल्यावर सांग त्या
साने दहा मिंट तर असं नाहीय हं किती पण मिनिटं झालं तरी चालतय, त्यांनी बोललेत मिनिमम दहा मिनिटं पण किती दोन मिनिटं झालं तरी पण चालतय
नाही तू मगाशी दहा मिनट बोललीयास
बोल की मी कुठं नको म्हणालोय, दहा मिनिट नाही बाळ साडे नऊ मिनिटं काय काय पाचशे ऐंशी सेकंद बोललोय
अस ऐकु
होय तिथं आलेलं ग सेकंद पाचशे ऐंशी सेकंद तुम्ही बोललाय अस
आता पर्यंत ऐंशी सेकंद झालेत आठ मिंट ऐंशी सेकंद
पाचशे ऐंशी सेकंद हॅलो
ह
तुझा नेटवर्क प्रॉब्लेम आहे काय
हा ये
म
म्हट झा काय करू करू आता
हम्म ब
नाही आल नसलं तर पैसे ल मारणार
येतंय का बाई
करतो मला मला तू
हा
ह